हॅलो, हा चालू आहे. बोला... कुठल्या विषयावर बोलायच आपण?
आपण आता अ आता आपण आजकाल जो लग्नात खर्च करतात आणि पूर्वीच्या काळाचे लग्न याच्यावर आपण गप्पा मारूयात.
चालेल चालेल हो काय चालेल चालेल बघा मला मला तरी आता असं वाटत. की आजचा जो खर्च होतोय तो अनावश्यक होतोय. कारण ते रिल्स हा ते रिल्स जे बनवतात आणि त्याच्यासाठी ती शूट आणि ते मंडप आणि म्हणजे त्यांची परिस्थिती नसते, पण आता मैत्रीणीच केलं दुसर--, शेजारी केलं म्हणून गरज नसताना ही लोकं पण त्यांनी एवढा मंडप घातला ना तर मी अजून दोन लाख चा मंडप मंडपासाठी जर दोन दोन लाख रुपये भर आणि त्या रील्स फोटोग्राफी म्हणजे कस पहिलं कस आपण बघा लग्नाच एक वेडिंग शूट हा वेडिंग शूट बोलतात. पहिलं कसं बघा लग्न आपण मस्त म्हणजे एक मूर्त असायच लग्नाचा दहाचा, साडे दहाचा, अकरा, का असेल म्हेण त्या महर्तावरच लग्न लागणार बरोबर आताच कुठलं लग्न महूर्तावर अटेंड केलंत का आतापर्यंत तुम्ही मी पण पुढे गेलना तर त्यांचं ते आणि त्यांना काही घेणं देणं नसतं बाकीच्या लोकांना पण आता सवय झाली त्यांना पण घेणं देणं नसतं जायचं काही जर प्रोग्राम असले नाचगणं तर बघाचं खायचं प्यायचं डिशेस सगळ करायचं लग्न लागते की नाही ते बघायचं नाही लग्न लागलं कि जेवायला जायचं आहेर तिथ कोणाकडे द्यायचं म्हणजे सगळा वेळ जो असतो ना तो फोटोग्राफी पी आणि विडींग त्याच्यावरच चाललेलं असत जे आपलं हा जे आपलं लग्न होत की वेळेवर लागावं सप्तपदी मामा म्हणजे त्याला काही नुसत रील फोटोग्राफी त्याच्यानंतर त्यांची ती शूटिंग म्हणजे ते व्यवस्थित आलं पाहिजे त्यासाठी ते फोटोग्राफर पण चार चार पाच पाच वेळा हे करणार मला तर खरं सांगू मला अजिबात आवडत नाही मी काय करते मी हाळदीला जाते हाळद लावते ते काय हयर पॅकेट असेल ते देते जेवते अण ते मग लग्नाचं ते गरम आणि ते नाचगाणं आणि म्हणजे म्हणजे मला ते वातावरण पण नाही मला जमत हा हम्
पण आजकाल तुम्ही नोटीस केलेल आहे का म्हणजे बघा हळद कशी असायची आपली संध्याकाळी किवा दुपारी होऊन जाय आजकाल हळदच रात्री लागते आजकाल म्हणजे ते का
त्यांनी हेच बदलून झाले अजून काय करतात माहितीय आता मी एक दोन महिन्यापूर्वी आम त्याच लग्न अटेन्ड केल त्याची आज हळद होती दुसर्‍या दिवशी गॅप रेस्ट एक दिवस आणि तिसऱ्या दिवशी लग्न बोला आता मग म्हणे नाचगाणं असतं ना आमच्या इकडे बँजो वगैरे असतात ना मग राञभर नाचगाणं असतात ना मग नवरा नवरी दमते मग त्यांना लगेच हे नको मग त्यांचा मेकअप असतो म्हणून एक दिवस रेस्ट त्यांनी ठेवली आणि लग्न आणि काही ठिकाणी तर मी आता बघते तर लग्न संध्याकाळचेच असतात बहुतेक म्हणजे आजकाल पाच सहा ठेवतं कारण उकाडाच असतो ना मग ते पाचसहाच लग्न ओ आठला वगैरे लागत आणि म्हणजे आता प पूर्वीच्या काळाचा कोण आता बघितलं शास्त्रा प्रमाणे तर सूर्यास्ता नंतर लग्न लागत नाही ओ मग ते आपण मोठी माणस हा सूर्य मग त्यांना त्याचं काही नसतं साडेसात आठ आठच्या नंतर पण लग्न लागतात आणि भटजी लोक पण आता काय बोलत नाही त्यांना भरपूर दक्षिणा मिळते मग ती काय बोलत जस तुम्ही बोलाल तस मूर्त
पैसा दिला की म्हणजे पैशाप्रमाणे शास्त्र बदलते मी आता हेच म्हणणार होते
पहिलं कसं होतं भटजी लोकांचं ये बाबा तुमचं तुम्ही नवरा नवरी काय पण करा यानंतर लग्न लोक जायला लागायचे माझ्या बहिणीच्या लग्नात तर सांगते मी अक्षरशः म्हणजे ती वेणी घातली ते नाही मेकअप नाही का या बोलल्यानंतर लगेच गेलं भडकल्यावर माणस आता नाही तस काय चालत आता मुलीचा मेकअप वगरे होईपर्यंत तो भटजी आपण सावकाश बसलेला